हॅलो
हां बोला.
हां वाजतोय आवाज येतोय काय माझा? आवाज येतोय काय माझा? हां हां. हां हां.
दहा हा दहा मिनिटाचा कॉल करायचाय ना?
होय होय, दहा मिनिटाच कॉल हाय. दहा
हा हा बरं. काय नाही, आता स्वयपाक आवरला बसलोय.
हा हा. जेवण झालं का?
हूम्म झालं की, तुमचं?
जे हो झाल की.
हा हा, तुम्ही कुठून?
नाही.
मी राधानगरी.
राधनगरी का? हा हा. आणि काय, पाऊस काय नाही. परवा झालेला त्याच्यावर काय नाही.
हा हा.
आणि काय, तुम तुमची फॅमिली कशी हाय?
तू आपल्या विषयी माहिती याच्या
नाहीये का? हा हा. हा रेंज काय इना झाल्या, बाहेर हाय का तुम्ही घरी हाय?
मी बाहेर हाय की.
माझ अ म्हणजे तुमचा आवाज कट होऊन यालाय मला.
आता येतोय का बघा?
हा हा हा. मी पण बाहेर आलोय आता, हा येतोय येतोय.
हा हा.
बाळ रडालय का?
होय बाळ रडाय लागलय.
हा हा जरा आवाज आला म्हणून म्हटलं.
हा आता आहे तो होय.
हुं. हुं. राधानगरितून हाय होय तुम्ही. मला दोन मुली आहेत.
हा हा.
दोन मुली, गेल्याता शाळेला दोघी पण.
हा.
आणि काय, तुमचा आवडता पदार्थ कोणता?
माझ्या आवडता पदार्थ मटण.
होय, नॉन व्हेज आवडतय काय?
होय नॉन व्हेज.
मला पण नॉनव्हेज आवडतय. खरं एवढं जास्त नाही.
सुट्टीला मग काय, फि फिरायला वगैरे काय?
फिरायला जाऊन आले की, तुळजापूर, पंढरपूर
हा हा.
तुम्ही?
आल्यामुळे का नाही गेलेलो.
हा हा.
मग अशी रेसिपी वगैरे काय? मग वट पौर्णिमेची तयारी झाली का नाही?
चालू अजून नाही, अजून करायची हाय.
मोठ्यान असतय का?
पौर्णिमा आली, नाही नाही मोठ्या न एवडी नसतय इकडे, खेडेगाव आहे आमचं.
हा, हाच हाच बेंदुर येतो का?
होय.
तेत
हाच बेंदूर येतो आम्हाला.
काय आवाज येई ना झालाय, अडकळाय लागलय.
हाच बेंदूर येतोय आमचा.
हा हा, मग बेंद्राला काय काय करता?
काय तर अ पदार्थ कोणता तरी तळायचा, बेंदूर तळत्यात म्हण म्हणत्यात इकडं. पदार्थ कोणता? ण करून तळून तळलेला पदार्थ करायचा कोणता तरी, त्या दिवशी पोळ्या करायच्या. तिकडे कोणता सण मोठ्या असतोय?
आ.
तुमच्या इकडे कोणता सण मोठ्याने करतात?
आमच्या इकडे शिवरात्र मोठ्यान बी असते.
होय. हा हा, आमच्या इथ, आमच्या देवाची
हाय तस. काय ते?
आमच्या इकडे देवा हिथ आमच्या गावचा देव आहे ना, तिथली यात्रा मोठ्याने असते. सण कुठला नसतो, मोठ्याने.
हा हा, आमच्या इथे कसे? अ पूर्ण भागात जसं कि महादेवाचं मंदिर, केदारनाथ ला मोठं आहे ना. तसं तसच आमच्या इथे महादेवाचं मंदिर मोठा आहे. प्राचीन युगातील आहे इथे.
होय प्रॉपर राधानगरी ये.
आं.
अ म्हणजे तुम्ही प्रॉपर नादानगरीत हाय का? त्याच्या शेजारी हाय राह ताय कोणत्या तरी गावात
आपलं म्हणजे गावाच नाव, आपलं स्व त्याच नाव, ह्या हेच्यात कॉलमध्ये घ्यायचं नाही.
हा हा हा.
आसं हाय ते.
पहिलाच कॉल आहे ना, त्यामुळे मला पण माहिती नाही ना एवढं. पहिलाच कॉल असल्यामुळ
हा हा.
आणि काय?
काय नाही बघा निवांत.
हो हो.
मग शेती वगैरे काय आहे का?
होय आहे की शेती, शेती आहे आमची भरपूर.
मग काय चाललय शेतीचं?
शेतीच आता, शेंगा घालणार शेतामध्ये.
हां.
शेंगा शेंगदाणे टोकणनार आहेत. आणि थोडा पाऊस झाला कि, तुमच्या इकडे काय चालू हाय शे काय ते?
आमच्याकडे आता आमचे चार महिनेच आमच्या इकडे असते, आमच्या इकडे ऊस वगैरे काय नसतो ना, त्यामुळे भात नाचना आणि भुईमुग एवढंच आमच्या भागात पिकतंय.
आमच्यात शेतात
भाता साठी
काय?
आणि पाऊस नसल्यामुळे थोड्या दिवसानी भुईमुगाच्या शेंगा घालायच्या.
हुं. हुं. आणि दहा मिनटं झाल्यानंतर, तुम्ही स्वतःच तिकडून कॉल कट करा.
होय होय, तेज आपल्या हे न होतोय तो.
होतोय ना?
होय होय.
हा का? ते मला माहिती नाही ना, म्हणून म्हटलं.
दहा मिनिटानंतर आपल्या स्वतःहून कॉल कट होतो.
हू हू, आमच्या शेतात ऊस ऊस पिकतोय.
मग उसापासून आपल्याला काय काय उत्पन्न मिळतं?
आता आम्ही तरी साखर कारखान्यात देतो ना.
हा.
मग ते कारखानवाले लोक आहेत, ते सगळं त्याचा उपयोग करतात, साखर करतात. मग साखर काढून झाले ते राहिलेलं चिप्पाड असतय ना, ते तिकड पुढं प्रोसेस ला पाठवतात कागद वगैरे तयार कराय. आम्हाला साखर भेटतीया वर्षाची पन्नास किलो.
हां हां.
आस हाय. थोडा ऊस हाय, थोडं भुईमुूग घालायचं.
हा हा.
आणि काय? वाऱ्या न आवाज खरखरालाय.
हो इकडे बाहेर आहे ना, रेंज नाही आहे. त्यामुळे जरा वारं भरपूर आहे, त्या पावसाचं वातावरण थोडं आहे ना. त्यामु त्यामुळे कस वार आहे.
ह
मग नॉन व्हेज लवर आहे अस म्हटल्यावर, मटन हेन कायतरी येत का?
हो हो येतं की.
म मटनची रेसिपी सांगणार कस कराव?
सांगते पुढच्या कॉलला सांगते.
हा ठीक हाय.
हूम जेवण झालं तुमचं? जेवला तुम्ही?
हो जेऊनच.
हा हा, आमच्यात दीड नाही तर, दोनला जेवतात.
हा हा.
दोन वाजता.
मग सोपी कोणती?
आणि तस
कीतीतरी रेसिपी, रेसिपी हा म्हणजे आपलं दहा मिनिट होऊन जातील.
मी आळूवड्या केलेल्या आजच.
हा हा. कशा केल्या?
आळूची पानं घेतली धुूऊन आणि बेसन पिठामध्ये
म्हणजे आळूची पान कशी, दोन प्रकार आळूची पान वीकशी आपली दोन प्रय येतात ना, एक काळ आळू आणि एक हिरव आळू कोण काय घेतला नेमकी?
काळा.
हा.
काळा आळू घेतला आणि त्याच्या बेसनच्या पिठामध्ये ते हे केलं पेस्ट घातली, लसूण आणि मिरची आणि कोथिंबीरची. ओवा थोडा घातला. हा मिक्सरला लावून हम. मिक्सरला लावून.
ह हां हा.
आणि पोवा मीठ घातलं थोडी हळद घातली. आणि् ते पीठ तयार करून घेतलं. आणि पानास लावून एकमेकावर पानं ठेवली चार आणि ते रोळ करून उकडल्या.
पहिला एका पाणालावलो का ते
हा हा एकणाला एका पाना
मग ते पी मिश्रण कसं पातळ करायचं का घट्ट करायचं.
मीडियम मीडियम केलेलं.
हा.
द झाल बघा.
हम्.
रेसिपी
ह.